अ हां आम्ही कसं करतोय चपात्या, लई मऊ असल्या तर आहे ना,
फोन आलाय.
होय.
हां चहा घेतलासा? जेवण नाही काही भात. केला. आणि अ आमटीला डाळ टाकल्या शिजायला.
कशाची? तुरीची?
हां तुरीची आणि मुगाची मिक्स टाकल्या.
मग टोमॅटो घालायचं ओ त्यातच.
अ घालतो की त्यातच टॉमॅटो, चटणी, मीठ जरा -जरा मिर्ची एक घालतोय.
आणि परत आणि फोडणी देताय.
हां नंतरन फोडणी द्यायची.
आत्ता मग कशाला चटणी? चटणी आ घालायची होय. काय?
हम्म चव इत्या डाळी डाळी शिजताना त्या डाळीत अर्त चव इत्या नंतर मग फोडणी बसत नाही मग. चांगली येती. हम्म हम्म हिरवी एक घालायची.
चिरून काय?
अकंड टाकायचे अस दोन -तीन तुकड करून त्यात.
मग परत काढायची का ती? तसंच.
नाही तशीच ठेवायची नंतर काढून टाकायची तर चव उतरत्या ओ त्याजी.
हा हा करून बघा ते. आम्ही कसं करतोय डाळ शीजाय घातली ना आमच्यात आधी तुरीची आमठी खात नव्हतीत मग मी कसं करायला लागली, डाळ शिजताना त्यात जरा हिंग, तेल जरा सोडायचं हिंग आणि हळद असं घालायला लागलो.
हा हा!
आणि नंतर फोडणी द्यायची लसणाची. आत्ता आत्ता ते मग खायल्यात. सगळेजण तसं. नाही तर तुरीची आमटी कसली पण करा ती खातच नव्हतीत. चवच लागत नाही, चवच लागत नाही असं करत होतीत.
हम् तुरीच्या डाळीला चव असत्या, मुगाच्या डाळीला चव नसत्या उलट. बोला.
आमच्यात मुगाची डाळ लाग
हम्! हा हा. त्याची आमटी घट्ट होत्याना?
हा घट्टू होत्या. लय पण शिजवायचं नाही जरा शिजवायचं आणि त्याज वरणचं घा लय भारी होतय.
वरण चांगलं होतंय मुगाच्या डाळीच
त्याला फक्त सगळं पाहिजे कोथिंबीर, कडीपत्ता, बक्कळ लसूण पाहिजे आणि छान होते तड चांगला बस ते छान होतय. आज वरणच
केला यसा व्हय?
वरण केलय. वरण जरा हाय कालची कडी हाय अजून, मग कडी फि्जला ठेवली खराब होत नाही. म आता फक्त ज जरा डाळीची आम ते करणारेत
हा.
पिल्यासाठी ह हू! म भाकरी अनी भात करायचा.
करायचा आ हं! अनबा हां-हां चालतंय ग्या मिस्टर हा-हां, पोरं आओ तर काही खायचं हे. नाही, आमचं थोरलं बर फक्त खातय संग.
हम्म हम्म.
तेंच्यासाठी हे करू का ते करू होतंय.
होय आवो. कस तर खाऊ द्यात म्हणूण काहीतरी वेगवेगळ
हां, तरी आम्ही दुकानच त्याला काही जास्त देत नाई
हां, हां-हां
आजून तो भाकरी खायला नाई.
नाही आं, हां-हां, हां-हां
करून चारली की उलटी करतोय.
हां मग काय करायचं. म भातच दुध भात.
नाही नाही दूध पण नाही वरण भात आमटी भात आमटी सप पते, खातोय सपा आमी आमटी सपाक करतोय करताना तेज्यासाठी सगळ्यांना सपाक कर ते ज्यांनी पहिजे नी चटणी वरनं घेत
गेत्यात म काय वाटत नाही.
तिकट करत नाही. हं म तेज्यासाट स्पेशल एक वाटीभर करायचं म्हणलं की ती चव लागत नाही ना.
चव लागेत नाही हां, हं-हं सगळ्यांना एकच कराय
हां
अम्-हम् म निवांत आय म्हणा. आवरलं जेंवा आं भाकरी. करायचं, भांडी वगैरे घासलीस हां-
घासली बगा लय होत् ती भांडी. आमच्यात कसं सकाळी जेवलेल्या तिनं घासलेली असत्यात दुपारी सगळे एकदा जेवत्यात
हां!
आणि चार वाजता नाष्टा- केलेली नंतर दुध आमची आ प्रवास तर गवळ्याला दुधाची भांडी
हां हां! दूध अकरा वाजता जातय तुमच्यातन?
त्या गवळ्याची गाडी
हां हां हां आमच्या इथं लोव करं आहे मग-
साडेआठ नऊला येई
इत्या व्हय? ह्म्म हम्म! तुमचं दुध हाय?
ह्म्म हाय की म्हशीचं घाल ते थोडं तेवढंच एक लिटर कवा अर्धा लिटर
हां हां हां! चालतंय. त्या मग सासूवाई अशा घरात बसून ते पिगमी घेतात काय घ्यायला जात-
नाय नाय जातेत की, फिरत जातेत.
फिरत जात्यात मग काय गाडी वगैरे मारत्यात? हां हां! ह्म्म जात्यात. हम्म ह्म्म हाय घ्या सगळीच हा. सोनं चांदीच तर काय दर सांगायलाच नाय एक
अच्छा दोडकं नसत्यात का ते कानातलं ते तुटलय परवा- दिवशी.
हा!
मग एक तुटून पडलं, हातरुणातचं घावलं ते म्हणून दुसर पण काढून ठेवलंय तोडून आता करायचय बघा ते बाली कराय तेत
हा बाली करायच्या. आता कशाला कानातलं? हम्म हम् खर अस घ्यायसारख काय राहिलेल नयी ओ
होय.
आणि त्यांनी आपल्या वस्तूला किंमत देत नायत त्यांच्या वस्त तुल कीमत अस सोन दुकानात ना घेऊन जरी आला बाहेर आला तरी पण दर त्याचा कमी जास्त करते
हा हा ती घेतलोय आणि पाच मिनटात ती जरी बदलायला गेलो तरी ती निम्म्या रेटनच त्यांनी धरत्यात
होय म
कस झालय रेट आता सोन्याचा?
एक लाक एक्यांशी हजार
होई गो वाढलाय की परवा एक एक पन्नास एक साठ होते एवढं माहित होत.
हा
एक एक्क्याऐशी भरपूर झालं.
हो दर लय ये आता दर चांदी किती अठठावीशे किती न भारय ग? सविष्शे न भार आहे वाटतेय.
तरली सोडा अठ्ठवीशी तीन हजार पर्यत गेलती चांदी
अ ह्या महिन्यात आणि काहीतरी वाढले म्हण म्हणाल
आता धोंड्याचा महिना वाढणार की
हा या महिन्यात वाढणार आहे तो सोणार आलता का नाही तो सांगत होता. दर वाढणार आयेत आता चांदी आणि सोन्याचं म्हण
हम्म हम् आता घेतय आणि आता डिझेल माहगलय नंतर अ
आहो माझ्या लग्नात सातशे रुपयाला भार होती. चांदी हा आणि आणि तवा आमची मम्मी पंजन कर म म्हणता ना मी नकोत मला जाड नको असतय म्हणून अशी नाजूक करून घेतले होतो. आणि आता ते तुटलंय आणि आता त्यात काय ग्या केल्यावर एकच भार धरायला लागलेत त्यांचा
हा मग
ची मम्मी म्हणालती जाड कर जाड कर तर नाही मला ते जाड घालायला आवडत नाही म्हणुन कि बारीक अस के नाजूक डिझाईनच जाड घालीतच नाही, आवडतच नाही पैंजणच मला आवडत नव्हत. आणि ते मग लगीन झाल्यानंतर घालाय म्हणून ते घाटलं ते सवय आता घालायची सवय झालिया. खर ते जाड घालत नाही ना बारीक केलंत आणि ते मोडल ते तवा एक पडलच माझ कुठ आहो त्याच्यावर दुस र केलं. तिथं तेनी गेलत आणि ते सासूबाईनी जाऊन आणल आणि त्यांनी ते का काही डिझाईन आणली ती मला पास पडली नई आणि जरा मोठ पण व्हालं मग अन काय केल ते तसच ठेवल नवीन तसच ठेवल होत एकदा दोनदा घालून
हा
ते मोडल आण त्यात दुसर बसवल त्यानी आणल होत चार दोह मोराचं. आणि ते एकदा दोनदा घाण तरी पण त्यांना अडीच वारच धरला आओ
हम्म हम्म करत्यात हो त्यांनी निम्म्या रेटनं धरत्यात त्यांनी.
हम्म मग अडीच बारास धरलं. ते आता एक पडला आता एक बरच होतं असं आता एकच हाय आता ते घातलोय पायात तर खोट जरा दर उतरला कीव पुढल्या महिन्यात. करायचं म्हट--ना काय घ्याय
आ हा हा अधिक महिन्यात केला?
नाही अधिक महिना लागायच्या आधीच केलोय अधिक महिना ध्यानात नव्हता व असं.
काय ते?
वार आलत म्हणून ते अस एक एक जोडून नसत्यात काय. फॅश त्या घेतल्या ए नाही जोडवी एक -एक घेतल्यात. जडव्यात नाही बघालेत मला नाही आवडत का जोडवी दोन- दोन होतीया त्या अ त्या नको म्हणून त्या काढून ठेवलोय आणि या एक-एक घातलोय. अस
मी जोडव्या घालती बिच व्या घालतीय, ती सवय लागले लग्नापासन.
हा हा
ते नसलं की पाय मोक मोकळ मोकळ वाटते ती बोट
हा हा त्या सवय झाल्या नई.
हा सवय झाल्या.
ह मावशे म मम्मी तो फोन कशाला आण तो फोन काय झाला? तो हाय नव्हं आता ते त्या त्याच्यात गेम नाही. काय म्हण लंसा
भाकरी करायच्या असतील.
हा भाकरी होय, माझ्या भाकरी करायच्यात अजून. पाण्याच्या पाणी सकाळी जरा आणून भरलं होतं.
हा हु
ज आलंय बघ गावीत आलेत डिस्कनेक्टिंग होणार बाज वाटतेय बोलल्यायला सगळं पाण्यात जातं.
हा
हा हा हुं हुं झाले का नाव कंप्लीट?
हाय होय
हा